नमस्कार.
कशे आहात?
मज्जेत. तुम्ही कशा आहात?
मी पण छान आहे. आज आपण चित्रपट पाहणे किंवा विर मध्ये- चित्रपट पाहणे विरुद्ध पुस्तके वाचणे या विषयावर सविस्तर चर्चा करूया. ह आजकाल लोकांना चित्रपट पाहायला जास्त आवडतात. तर काहींना- पुस्तक वाचण्याची सवय असते.
हा. मला पण पुस्तकेे वाचायला जास्त- पुस्तकांमुळे ज्ञान वाढते. कल्पना शक्ती विकसित होते. आणि नव - नवीन गोष्टी शिकायला मिळते.
चित्रपटात सर्व काही तयार दाखवलेले असते. पण पुस्तक वाचताना प्रत्येक पात्र, ठिकाण आणि- प्रसंग आपण स्वतः मनात उभा करतो. कारण वाचतो ना आपण तर आपल्याना म्हणजे लक्षात पण राहत. आणि टी व्हीमध्ये डायरेक्ट- चित्रपटामध्ये दाखवतात तर च- चित्रपटाचा एक मोठा फायदा म्हणजे कमी वेळात संपूर्ण कथा समजते- आणि दोन तीन तासात मनोरंजनही होते. आणि काही- वा चांगला संदेशही मिळतो.
हो. एकदम बरोबर आहे. पण मला चित्रपट पाहिला म्हणजे पाहायलाही आवडतो. चित्रपट- टां मधून कथा बघून आणि म्हणजे- देश सह समज मनोरंजन होतो. आणि चित्रप- मनोरंजनाचे उत्तम- साधन आहे. पण पुस्तक वाचताना आपण प्रत्येक पुस्तकांची- कल्पना स्वतःच्या मनाला उभी करतो. आणि त्यामुळे विचारा शक- आणि सर्जशीलता वाढते.
म्हणजे, अ जे शिवाय चित्रपटात संगीत, अभिनय, दृश्य आणि तंत्रज्ञानामुळे कथा- म्हणजे अधिक जिवंत वाटते. पण अनेक वेळा पुस्तकातील जे सर्व माहिती चित्रपटात दाखवता येत नाही. त्यामुळे काही महत्त्वाचे भाग वगळले जातात. म्हणजे पुस्तक- कात जर लेखक प्रत्येक गोष्टी सविस्तर सांगतो. त्यामुळे विषय अधिक चांगला समजतो.
हो. एकदम खरेय खरं. म्हणजे पण पुस्तकामध्ये तर विषय अधिक- सविस्तर मांडलेला असतो. आणि अनेक अनेक तप- आणि विचारच चित्रपटाला दाखवता येत नाही.
पुस्तके वाचल्याने शब्द म्हणजे शब्दसंग्रह वाढतो. भाषा सुधारते. आणि विचार- करण्याची क्षमता पण विकसित होते. नि नियमित वाचन करणाऱ्या व्यक्तीला म्हणजे आत्म आत्मविश्वासही वाढतो. ब बर होत. तपासण्यासाठी बरोबर. म्हणजे विद्यासा विद्यार्थ्यांसाठी तर वाचन खूपच आवश्यक आहे. कारण परीक्षेची तयारी सामान्य ज्ञान आणि म्हणजे लेखन कौशल्य यासाठी- ते उपयोगी पण पडते. म्हणून चित्रपट पाहण्याचे अं म्हणजे- विद्यार्थ्यांसाठी तर चित्रपट पाहणे चांगले पण आहे आणि वाईट पण आहे. पण चित्रपट पाहण्याचेही काही फायदे आहेत. म्हणजे इतिहास, विज्ञान, चरित्र किंवा सामाजिक विषयावरही- चित्रपट पाहून अनेक गोष्टी सहज समजतात.
एकदम बरोबर. माझ्या मते तर दोन्ही उपयुक्त आहे. चांगली पुस्तके मुलांना ज्ञान देतात. नंतर- दर्जेदार शैक्षणिकच चित्रपट आहेत. त्यांना विषय म्हणजे समजून देण्यास मदत करतात.
बरोबर. म्हणजे हो. माहितीपट आणि शैक्षणिक चित्रपट विद्यार्थ्यांसाठी खूप उपयुक्त असतात. पण सतत चित्रपट किंवा मोबाईलवर वेळ घालवता तर अभ्यास आणि इतर कामांसाठी तर दुर्लक्ष होऊ शकते. म्हणून आपण मोबाईल आणि चित्रप पटही पण आपण आपला टाइम मॅनेजमेंट काढून आपण का करायला पाहिजे म्हणजे जास्त स्क्रीन टाईममुळे डोळ्यावर ताण येतो आणि आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो
अगदी बरोबर मनोरंजनासाठी तो चित्रपट पाहावे त्यानंत पण ञान आणि व्यक्तिमत्व विकासासाठी नियमित म्हणजे पुस्तकेही वाचली पाहिजे
दुसरीकडे हो दुसरीकडे जर पुस्तक वाचताना एकाग्रता वाढते पण मन शांतही राहते पण वाचनामुळे संयम निरक्षण शक्ती आणि कल्पना म्हणजे कल्प प कथा पण वाटते म्हणजे अनेक यशस्वी लोकं जे व्यक्ती दररोज काही वेळ वाचण्यासाठी पण रा ठेवतात टाइम पण काढतात
हे हे खरे आहे पण पुस्तकात मस् त्यांना आपण पातळी टिकणा आणि ठिकाणी आणि प्रसंग यायची कल्पना स्वतः करू त्यामुळे सर्व जनशता आणि एकाग्रता वाढते
हो म्हणजे प्रत्येक पुस्तक आपल्याला काही ना काही नवीन शिकवते म्हणजे आपण मला चर आता आपण मला तर चरित्रे प्रेरणादायी पुस्तके आणि म्हणजे कादंबऱ्या पण खूप आवडतात म्हणजे त्यातून जीवनाचे अनेक थं धळे पण मिळतात आपल्याना
हो आणि पण चित्रपटाच्या वेगवेगळ्या मर्यादमुळे तो अनेक तपशले आणि पात्राचे विचार म्हणजे सक्षमित करावे लागतात ना तर पुस्तक तर मात्र विसय अधिक सोकल्यापणे म्हणजे मांडलेला असतो
बरोबर म्हणजे विकासाची पुस्तके खरंच खूप छान असात आणि चित्रपट पाहताना संपूर्ण कुटुंब पण एकत्र वेळ घालू शकतो म्हणजे म्हणजे त्याचा एक चांगला फायदा पण आहे पण योग्य चित्रपट निवडणे ही तितकेच महत्वाचे आहे
हो एकदम बरोबर माझ्या म तर दोन
बोला
माझ्या मतेने तो दो म्हणजे दोन्ही महत्त्वाचे आहे पुस्तके मुला मुलांची बाष आणि शब्द संपत्ती आणि लेखन कौशल म्हणजे सुोधारतात शैक्षणिक चित्रपट आणि माहितीपट विषय अधिक म्हणजे सोप्या पद्धतीने समजू शकता
ह आणि पुस्तक निवडताना आपल्या वयाला आणि आवडीला योग्य पुस्तक निवडावे मला वाटते की चित्रपट आणि पुस्तके याची तुलना करण्यापेक्षा दोन म्हणजे दोन्हींच्या योग्य प्रमाणात उ उपयोग करावा तर मनोरंजनासाठी चित्रपट आणि आणि ज्ञनासाठी पुस्तकेचा समतोल ठेवता तर खरंच उत्तम होईल
हो एकदम बरोबर काही प्रमाणात तो पण वाचणारी म्हणजे वाचनाची सवय म्हणजे टिकून ठेवणे आवश्यक आहे दररोज थोडा वेळ पुस्तक राखून ठेवला तर विज्ञान नक्की भ भर पडते
हो ना दररोज थोडा वेळ वाचण्यासाठी आणि आठवड्यात एखादा म्हणजे चांगला चित्रपट पाहण्यासाठी ठेवला ना तर छान सवय लागेल म्हणजे त्यामुळे ज्ञानही वाढेल मनोरंजनही होईल आणि व्यक्तिमत्वा विकास म्हणजे आधी जचा अशी आहे ना आपली तर म्हणजे आजपासून आपण खरंच चांगली पुस्तके वाचली पाहिजे अर्थपूर्ण चित्रपटी पाव म्हणजे पाहायला पाहिजे
अगदी बरोबर आहे आपण दोन्हीच्या स्वतःला वापर केला पाहिजे ना तर चांगली चित्रपट आ पाहवेत आणि नियमित चांगली पुस्तकेही वाचावी.
हो ना बरोबर आणि म्हणजे अ पुस्तके आपण पुस्तके वाचली ना तर ही तर खूपच आपल्याना आनंददायी आणि यशस्वी बनेल.
हो मला तर आजच्या चर्चेतून मला समजली की चित्रपट आणि पुस्तके याची म्हणजे तुलना करण्यापेक्षा दोन्हीचे फायदे ओळखून त्यांचा योग्य उपयोग करणे अधिक महत्त्वाचे आहे.
बरोबर म्हणजे खरंच आपण जर अ पुस्तके वाचण्यामध्ये जर आपण टाइम वेस्ट जर केला ना तर म्हणजे तितकाच फाटा पण आणि विरुद्ध पण आपण फुटेल म्हणजे खरच आपण लेखक आणि काहीतरी आपल्या भविष्यामध्ये आपण बनू शकतो.
हो आणि तो
मला म्हणजे चांगले चित्रपट प्रेमान द्यायची आसतात मग पण पुस्तक क वाचताना म्हणजे वाचा तर स्वतःच्या कल्पना शक्तीनी पात्रे आणि प्रसंग उभे करतो त्यामुळे विचारशक्ती आणि सर्जनेची गाळते
आणि चित्रपट म्हणजे असा आहे की मनोरंजनासाठी पण चागला आहे.
हो माझ्या मते तर दोन्ही ही चांगले आहे पण आजकाल आनेकच मोबाईल चित्रपट पाहण्यात जास्त वेळ लागतात त्या म्हणजे सुनावर परिणाम होतो का?
बराबर म्हणजे आपल्याना म्हणजे नेमका समजायला थोडं कठीण पण जात पण आपण पुस्तकाचे महत्त्व म्हणजे पुस्तका वाचल्याने कल्पना शिकता वाढते, भाषेवर प्रभूत ये ते आणि लेखकासोबत खरच संवाद साधल्यासारखे वाट ते पण आपण आपण जर आपण आपल्याना जर समजलं ना तर चित्रपट कस काय करायचं? काय बोलायचं? आणि काय नाही बोलायचं? तर आपण खरं म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी घडून आणू शकतो. आणि मनोरंजन पण आपण टाईम नुसार आपण बोल हो आणि मनोरंजन आपण हे टाइम नुसार बोल पाय म्हणजे पहिला पाहीजे कारण आता चित्रपटाचे महत्व एवढ आहे ना की या दृश ट आणि आवाजामुळे कथा जिवंत होऊन समोर येते म्हणजे कमी वेळा संपूर्ण मनोरंजन होते. पुस्तकामुळे म्हणजे पत्रा चे विचार आणि भावना सविस्तर माडल्या जातात म्हणजे तर चित्रपटामध्ये दिनदर्शि काच्या कल्पनेत कथा दृश्य दाखवली आहे.
तू पणजी अगदी बरोबर म्हणजे चित्रपट हे मनोरंजनचे प्रभाविक माध्यम आहेत. तर पुस्तकाचे ज्ञान आणि विचाराचे संबंधित आहे. दोन्हीच्या संबोतल म्हणजे वापर करणे ईश म्हणजे शां पणाची गोष्ट असते.
हो ना म्हणजे
आजच्या म्हणजे आजच्या चर्चेतून मला मा समजले की चित्रपट आप ल्याला जग दाखवतात तर म्हणजे पुस्तके आपल्याला जग सम जून घ्यायला शकतात कस की चित्रपट आपल्याना दाखवतो आणि पुस्तकमध्ये
हिची लिखित माध्यम हाय म्हणजे यात ज्ञान, कथा, इतिहास, आणि कला लिखित स्वरूपात वाचना म्हणजे वाचकापर्यंत पोहचवली जातात म्हणजे छापिल पाण्याजी एकत्र बाळगणे आणि वाचणे सोपे असते पुस्तक हे वैयक्तिक वाचनासाठी ते अभ्यासाठी पण वापरली जाते म्हणजे खरंच पुस्तक हे म्हणजे आपल्या पण मग चित्रपटपेक्षा पुस्तक हे आपल्या जीवनात फार म्हणजे फार कामासाठी ते आहे तर आपण पुस्तके म्हणजे टाइम काढून वाचली पाहिजे टाइम काढून आपण म्हणजे चांगला पुस्तकामधून आपण थोडं ज्ञान घ्यायला पाहिजे म्हणजे आपण काहीतरी वाचून काहीतरी आपल्याना शिकायला भेटेल आणि ऐतिहासिक दृष्ट्या म्हणजे हस्तलिखितच्या काळात चितारा हे नाव हस्तलिखित ग्रंथात चित्रकलेशी जोडलेले होते म्हणजे अनेक प्राचीन जैन हस्तलिखित अ संग्रहिणी सूत्र म्हणजे शांतीनाथ शतकात चितारा चित्रकांनी रंगवली होती म्हणजे त्यामुळे असंले की दुरंत आणि चित्रपाटा या दोन्ही कलांचा वारसा कुटुंबाशी जोडलेला आहे म्हणून खरंच तुम्ही पुस्तक वाचा मीही वाचायला चर्चेमधून खरंच खूप शिकायला भेट
हा खूप सुंदर मणा चला आपण मनोरंजा बरोबर वा वाचनाची सवयी वाचतो धन्यवाद.
धन्यवाद.